काय आणतो हा येते येते वर हा हा येते आता बरोबर हा येत म्हटलं बरोबर, हा
हम्म बोल ना
मग आता पुढं खय करणार रे त्याचं,
पहिलं मी जला सध स्याडटंग कयस बतय मग तुम्हाला्हडिओ पूणम्प्लीट करूनय ना,
कोणत वेळे याच्यावर टाकायचा का?
हा त्याच्यावर पाक्याचा व्हडिओत,
हम्म अरे मग मीघातो ए प्रॉंट बनवून टाकून देना हे म्हणून सांगून द्यायचं. का कळेल कळेल त्या हा, कळ झाला, आह
आह
कैल त्याला
नाही ना मला कस पूर्ण एक अनिमेटेड पाहिजे.
ह स आहे का,
हा
हम्म एकदा झालं ना ते मग काय काही नाही.
तेच तर अरे मी काल रात्री वासून बसल ना ऍक्टिंग करत. एक तर कसं मला विचार करतो ते हे करल.
म्हणजे ऑनलाईन येतोच का तो ऑनलाईन येतोस.
हम्म माल अकाउंटर हे कर नाही ना,
अरे मग तू सांगितले ना ना अजून काही,
नाही राबा सध्या ते ते ते बोलूच नव्हत सध्या,
हम्म
फक्त कोविडही समजून घेतो.
कोविट आहे का ह्,
होीट म्हणतू ते ते नक् करू,
हा हा विीटव
हा
हा... बोलला नई तू
अरे नई नई, ऍडिंग चालू ए काय करणार? फाईट सीनचा एडिट करते सध्या, एकदा होऊन राहिला हजेरीे मला हे एडिंग करायला लई बंड होतो कधी कधी, म्हणजे ठीक ए... टाइम लागतो मला माहितीये
पण ओबीटीओला कसा काय बे... का कळलच नाई अजून
कळलच नाई... तेच तर सीन ए... हे हे
हा... मग जो लुक नई केलेलं हे ना, तो लूक नीट हे कर फक्त
तेच सारं नीट समजतात, तुला तर माहितीये माझं कसं ए... लास्ट टाइम तुझ्या पण तेच केलतं मी
अवघड है रे तुझं
हं हं... माइंड गेम माइंड गेम एक ते आबाळ कशा चालला आता चांगलं बसलं होतो बरका, सावलीत गार गार, वारं येत होतं ना आता मस्त सूर्य दिसायला लागला... अर्धा अर्धा... ढगातून दिसतोय... पण ठीके
नाही रे... ऊन चांगलंय बाबा, थोडं फार
नई रे... पावसाचं बरं.. मला पाऊस बरा वाटतो, पण ते कसं, जोपर्यंत मी गाडी चालवत नसल तसं मी गाडी चालवतो... मला चिखल चिखल आवडत नाई... गाडी पूर्ण घाण होती, एक तर एवढ्या मेहनतीनं धुवा
हुं. हाव ना यार तब्येत होते चिखलाचा तसच राहतो माझं... मग काय करणार ए तू पुढं? म्हणजे असं हे नको करू रे... हळू हळू कर... विचार करू करू कर
हा... खूप विचार करतो मी
तेच म्हणतय... हे तर पटपट केले ना... घा... खराब होऊन जाईल ते
हम्म आणि मित्राची पोस्ट पण आलती मला ते ऍडिट करणं ए... आता मी एक घेतलं आता सुरु होऊ जाईल
मला बी एडिटिंग शिकायची रे... एडिटिंग
सोपी राहती रं बाबा
सोपी राहती रे माहितीये मला, पण माझ्याकडं चांगला डिवाइस नाई ना, फोन नाई ना चांगला... काय करतो? अरे... लॅपटॉप कुठंय माझ्याकडं?
दादाचा हाये ना
तो दादा गेला बाहेर
ते पण दादा
मी घरी एकटा ए... काय कर तू बोर होतं म्हणजे एक घर... आता घरात कोणी बोलायला नाई... काई नाई
माझं पण सेमच ए
जातं पूर्ण
काई नाई... मित्रांचा फोन येतो बी मग मला मंदिरात बी जायचं होतं... किती दिवस झालं मी मंदिरात गेलो नाही आता का बरं? अरे... टाईमच नाही भेटत ना रे आता. म्हणजे हेच पाणी राहतं, चिखल राहतो, कधी काम राहतं कधी मला कंटाळा येऊन जातो असं चालूच ए आता, एका मागं एक नंतर आता माझा ऍडमिशन प्रोसेस चालू होऊन जाईल... त्याच्यानंतर त मी काही इथं भेटणार बी नाई, बोलाय रे पण नाय, बोलता येत नाही आपल्याला... म्हणलं जाऊ दे यार सोडा... आपण आपल्या आपल्या गोष्टींकडे लागतय काय? आता मग मित्र बी आता मी चाललो ना आता म बोलायचं राहून गेलं मित्रांशी म्हणलं आता बघू तो माझा मित्र आहे ना हॅलो!
बोल ना
हा माझा मित्र आहे ना मग, मी जरा म्हणलं यार भेटायला त्याला तर काल येऊन गेले पण मी काय मी काही हे नाही केलं त्याला उत्तर नाही दिलं हा उचलला अरे उचलच गेला नाही मला अरे! अरे म्हणजे आता या आपलं याच्याकडे गडबडीत रे जायच्या यायच्या आणि आता हे म्हणजे फॉर्म फिलअपचे हे होते ना
हा ते फॉर्म चालू
म्हणजे आपले सी ई टी चे याचे त्याचे. ऍडमिशन रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होती माझी. म्हणून. आणल्या गो ते हे झालं ना एकदा मग काय. मी तर शी बोलतायच आणि तो पण माझ्या भेटून तस काय त्याला कमी हा त्याला कमी मार्क पडले ना मग त्यां कमी कॉलेज चांगलं नाही भेटल्या भाव म्हणून म्हणतो तुला अभ्यास कर. तो हुशार होता बर त्याला मॅथस भारी येत होत माहित की त्याला. तरी बी त्याच झालं नाही फोर्टी थ्री परसेंटेज पडली माहिती त्याला. म्हणून म्हणतो भाई अभ्यास केला ना होऊन जाईल तुला बी कॉलेज भारीवालं
होवून जायला येते आप आप
आप नाही होत बाबा लई घासाय लागती.
नाही टॉपच नाही विषय चालू टॉप नाही
अर तू काही पण कर ना केमिस्ट्री तर तुला येत ना? भाई तू मॅथस नादी लागू नको हा केमिस्ट्री ना आणि फिजिक्स कडे जास्त लक्ष दे मॅथस आहे ना. जास्त तू खेळ फिजिक्स फिजिक्स आणि केमिस्ट्री एकदम खतरनाक कर म्हणजे भाई. फिजिक्स केमिस्ट्री पन्नास पन्नास आहे ना. पस्तीस पस्तीस तरी सत्तर तरी पडले ना आणि इकडे समजा का एकडा तुके मारून समजा वीस बी पडले.
हम्म
तर तुझा स्कोर वाढून जाईल माहिती का म्हणून म्हणतोय. आता तुला मॅथस पण असं म्हणता काही येत नाही ना.
नाही बिलकुल नाही.
हा मग तेच म्हणतोय. माहिती का? गण गणित अवघड राहत थोडस पण मग भाई पुढं जाऊन बी गणित लई महाग पडत माहिती आता. माहिती का कस का सिलेबस सेम राहतो आणि पहिला वेळेस.
पहिल्याच काही नाही रे सर आता शॉर्ट ट्रायल्थ ला येण्या इच्छाच नाही होती. इच्छाच पेपरच्या मध्ये मी पेपर सोडून बसून जाईल मी झोपून जाईल इच्छाच नाही होत लिहायची.
नाही रे बाबा बॅग लावून जात बाबा पोरांची तुला माहित नाही. तिथं निघात नाही तिथ काहीच हा तिथं काही चिटिंग चालत नाही बाबा ल अभ्यासाला लागतो त्याच्यामूळ पोर
बोर्डचा सिनिरी बोर्ड म
नाही रे बोर्डचं काही नाही रे बोर्डच होऊन जात रे बोर्डच काय हा हा बोल. अवघड आहे पण मग तरी पण कस काय आता कॉलेज गेलं तर त्याच्यानी अवघड राहत
हा ते चेक जस चेकर राहत त्यांन चार वे जर चेकर दुसरे असले मग काही स नाही.
हां भाई आता यावेळेस तुझं चांगलं कॉलेज आहे तसं काही नाही. ते देतील का तुला मार्क देतील ना बर नाही.
हा मार्ग देईल ना रे.
हा साहेबल्यानी काही मार्कनी दिले रे तुला म्हणून नस न झाला असत चांगलं चांगले टक्के पडले अस तुला बी तुला इंटरनेट मार्केटने कमी दिले होते मग तेच ना माझ्या मित्राची बी बई फिफ्टी थ्री पर्सेंट आहेला आले म्हणजे फिफ्टी तीस हे पडली बारावीला बारावीला बेली अवघडे हो हा बारवीच मॅच भिले अवघडे इंटशन मोठे मोठे गणित भई लेखाला लागता मज का लवकर लवकर पेप खूप फास्ट स्पीड वा्हाढ बाई लिहायची
हा तेच चालेल अरे मी बायोसाठी घेतलं ना बायच तर माझ हे कॉलेज मध्ये बायो पण आहे ना मला कस मी बा मध्ये हायस्कूल मारला आणि मगत माझं जला ट्वेंटीन येत थर्टी फाइवच्या प्लस पण पडले ना
हम् हम्
तर बोर्ड मार्कशीट त्यालची त्याचा स्कोर वाढून जातो.
होऊना तेच म्हणतो भाई.
आणि माझ ओपन होणार सगळे म्हणजे जेवढे पण रस्ते आहे ना ओपन सध्या
हम्म
आपस नाही तेचीन तुला तर माहि
डोखेल तण ह तरर वावा पेपर काढता काढता लवघड होत चांगलं बी नाही वाटत मग ते झालं नाही एकदा वाटत का
आा
फिल आल्यावर वाटतं का चांगलं नाही वाटत ना
तेचत
काही नाही म्हणजे थोडा तरी पासिंग साठी तरी अभ्यास करा असं म्हण नाही माझ आणि सिटीचा सिटीचा जास्त अभ्यास क बारावी पेक्षा माहिती या असं सीईटी महत्त्वाची
आ
सिटी महत्त्वाची बोर्डापेक्षा
हम्म
त्याच्यावर तुझं कॉलम अवलंबून राहील बाराशे मार्क समजा धरल्या तर धरल्या जातील तुला विचार बारावीचे मार्ग पण मग बाई फिजिक्स हे बाई तु सांगतो सगळत जास्त म तुला आहे ना इंजिनिअरिंग आता कॉलेजमध्ये जायचं असेल ना तर सगळ्यात त्याचे मार्क कोण म्हणे मॅथ फिजिक्स आणि केमिस्ट्री बस तिगच विषय पकडता बरं ते हॅलो
हा हा न ते बोल
हा ते्हा तिघच विसेे पकडता माहिती ते म समजा तू तिघ विषय पकडले, का हून जात मगं तुझं.
या तिघा विषयामध्ये किती काही करून हे ना जास्तं मार्क पाडजो फक्तं. म काय? म आरामशिर हून जात तु सगळं इंजिनिअरिंगचं, हून जात मग चांगल्या कॉले लागून जाईन मगं. म चांगले कॉलेज लागून जाईन तुझा इंजिनिअरिंगच.
हां हां आरे इंजिनिअरिंग कॉलेज चांगला हून कायी फायदा नाई जो कोर्स पाहिजे तो पण पाहिजे ना.
आरे पण मग हे पाय कोर्स त तुला तेव्हाच भेटेल तेव्हा, तू जास्त मार्क पाडशील ना. आण मगं चांगलं कॉलेज बी भेटतं म्हणून त म्हणतो रे.
अरे कॉलेज मध्ये तो कोर्स ॲव्हलेबल पाहिजे म्हणतोय मी.
तू तुला कोणतं काय काय करायचंय तुला? हां ए आय राहत न मग कॉलेज मध्ये. सगळ्या ए आय कॉलेजमध्ये राहतो आता.
आता एवढं म्हंजे आजून झालं नाही की ते माया मित्रा, जे लास्ट टाईम गेलत आम्ही पण गेलतो त्याच्य सोबत सगळेजण.
हां.
आमचा मित्र गेलता ना ऍडमिशनला तो मला पण घेऊन गेलता.
म होतं का?
त त्याला चेक कर इंटंट हाय हां, काही काही कॉलेज हाय ना तिथं नाहीये. वरद हे ना त्याचा कसं एक ड्रॉप पण हाय ना.
म्हणून त्याचा ट्रॉप आहे म्हणून त्याला आं
हे त्याची टाल ते झाली मगं त्यानी एक वर्षाचा ड्रॉप घेतला कॉलेज हे पाहत पात. त्याच हे जसं स फॅमिली जरा सीन झालता त्याच्या.
हम्म.
म्हणून त्याचा ड्रॉप झाला आणि नंतर मगं ते चालू राहत
तसं राहतो बाबा मला तर मस्त फिरायला जायचं रे एकदा तिकडे गेल ना भैया, मस्त इकडे तिकडे फिर मस्त पैई मस्त पैकी एंजॉय. हाय की नाही, भाई चारच वर्षय भाई. चार वर्षांनंतर ते ही नाही भाई नोकरी मग काय ते चालूच राहतात तर तुल तर माहिती आहे आता एकदा जॉब लागला ना